हॅलो
हॅलो
हॅलो ऐक येते का हो बेसाओ बेसा तुम्ही
हा हा काय करता समजू
काय नाही काय म्हटले हे मग आमची आई आता हे मिक्सी धरत आहे न रंगाच्या पला लेवावां ते मना सोचितव
ओके
हा गोरन टाकन म्हतात ना पला
हा का
ह त्या महिनामध्येध्ये येतात ना सोमनी
हो आ म्हण येतात नाही मैदाक म्हणतात
हम्म यद हकू आता लगन होली न मई लगन होली सुग त्या माहेरे जात तो लाईट पल महेरज होतात तेती लेतात
हा हा अशाढ म्हणे आताच्या तोनक कामत दारतात
हो हो ह आता परवा व लगन होळी नवी लगन होली सधी आता सधी आ आता घरी जाऊनच आहात याच्या घरी पण नव्हती
हा हा
एक महिनाभर राहतात आता आणि हेलेेतात आता एक महिना एन्जॉय करत राहत ताई सुधा अ नवरापा बनताई सुोगा एन्जॉय करतात
हां
सग माहेरी जाताताता
हा हा ख ग अमटे आ तेका आचारमेत आर्दी पच आषाढा म्हंटल्या मयरर जवावा दोन रवावा
हा माहि महिना राहतात काय की
हाले इटले प्लेस लात महिनाभर राहत पंधरा वाज राहतात राहत
ह हा
काणी त्यांच्या आचार दो राते म्हटलं अमाष्ट तुलसी जन म्हणतात हे टामच घणारणारजो काय ह पौर्णममी गडलाारनंतु
हम्म हमची बाई ना ना सेत की मरी काहाले क दगदीी बाई नाही त्याला लग्न होलं परत
हम काय ग म्हण सांगा होत की मला जास्तवस
नाही तेले ठवऊ का ना म आषाढी मु जे म्हणा नाही की नाहीय ना म एकली बाई म्हणलीा अ त्याज आता येई ना य दिसेय म्हण घे पर न येऐकली बाई ते तिस आहे ना मरी काहा नाहीय ना
हम्म फोन करावते की मर वावते काणी घरची फो मायार घरची फोन करूनसाठी चांगल्या कावरर वा हच
मल नवी लगन होऊन नसत मला नाही नाही ना कोण नाही जाऊ शेटी मरी
ह नवीलग नलीस न चत तोस व टू इयर्स फाईव इयर्स इ टनी अस मणे तर... किवा जाताती लेकर म्हत... काय राक तिकला अर्दन करून घेत त्यावर... का का मलले..
होले हा होले पर्व एकको... हाटभर राहिली तर गेली त्या हटा मला नाही आहे बाकीी आता त्याच्या घरी नाही धारणा का.. अचिक आता..
ह येत फ स्टार्टिंग तर म्हणत.... काय म्हटलं क नवीन नवीन राहते काय नाही अर्ध म काय समजे.... काय काम कराव कोणतं काम कराव कोणतं काम न कराव...
हो मल्या हच्या माहेरीत.... च्या घरी रोज कशी राहतात ते वेगैरे राहते आता सर गेल्या..... रोज कसे राहतात काय करतात कसे काम करतात त्या कसे टिपिलू करतात किंवा काय करतात कामात धंदे कसे राहतात मला नाही समजे ना.....
हा कसे समजाले कस नाही म्हंटलं तर ना एक दीड सल सा आलबरताना धरते... खबर प नाची सल क त....
तसे म्हणले ह्याच्या वंटलू हवं कराच विधानम हवं वगैरे राहत हच्याला वेगळाव म्हे गोड तु म्हणता खात त गेल्याकडू कोणा तर बेस जीव नाहीय रा ह उी मंदिर बी पी तेसकाय रात व साल्ट कमी खातात त्याशी मणा अधीच समजून नाही राहायचं काई आता उसं रोज समजून घेऊन आता त्याची आताही राता आणि तसे देखून आता शिकायला गेलं
कस बायकना आला एक वारम काय म्हटलं ग कुठे गेला अडजस्ट आवत दनला द देव गटला ते होचन म्हणषनी तेच जवण अडजस्ट नाही हवे पण बाहेरजस्ट जी करतात
पण त्याही आता होवावा आणि तपत काबटी होत तूपर त्याहासग बा मना राहते म्हंटल्याच्याने
हो रात्री काणी त्याले लांब पंचन फिक्स होऊन राहत
हम्म हम् तेई बर बर जन मात स तू जेवाची सोच मधल्याच्याने
ह एक घरची म्हणत त्यां आणल्याकडे स म्हज ती घर दवावा य ती घर दवावा ब स्टार्टिंग प क कनफ्युजन राह त्या का म्हण खिदारी येले काग अ सासूसगडच्या आधेतात न म्हणल्या नवरा आ ते अ क्टी गेला काय कि माय त घरच्याक्या माय बापावर त्या एक वन टू इयर्स होत तेज राहते काम या
हा हा आता ल् लेकर्र ल मोटेली हलातवर वेैर एक फॅमिली मनाजलातवर काय नाही म्हणूया पण तेवढं
मनुस म्हनाचं त्याच मनूस म्हनाचं काय म्हणतय का माय बापार रात नैमन नैफन इ गल इतर अजून ते अक देून घेत त्याने टाइम तिला टाइम नाही रव म्हला फोन ल का बाटी व्हडिओ कालस माात का म त रो फुल ब
हो आता मला रोजही बोलत रोजी जगत आपण अधीची फोन नाही रा तिकडे तिकडे सला सला तिथलेच राहणं तसल येत निघत मनाचे सुद्धा सांगा ब इ लेटर्स लिहून ना पर म एकदावजु मना कव्र के बरलीव पण एव्हाच्या दिनी मी येत मला सांगण येथे उतरले आहे बसू वेगता तस सांगण काय नाही काता येत बघ आता वाट पाहत रावावा एक एक बार अरे काही मग कसं नाही म्हणाव पण दारी म काही तर होली म नाही समजे या वा पाहात राहतात अदीच्या कालम म्ह आणिता
हा हा अज त तववर इला ला नैरवा काय म्हंार आता वहिककल्स परंगते ते कोते नैरवा चचाल नाजक फुल दूर चालणार आलं ह कायत वककड कोबरीकक रावाच काबट मस्त प्रॉब्लेम राहिलतर का नाही आता ते प्रॉब्लेम काय नाही आता स कों जाऊनकडे लवकर कमप्ट करून घण्यासाठी अे लवकर ज पडतात
हो इ को अपडेटस देत राह येत कालवेगले अ ते तो मना देशी हम्म
ह नाही आ जंत चार म्हणल्या परी नाहीकत इथले प्लेस ला नाहीय का इले पलेसला प्रर नायकन इ प्लेसला पुरणयकन लगेपरीने बी तातपर न बोला रोजना हा दरची फॅमिली देखील करून घेतलं काय प्र नाही माई बाबू देखील करून घेतलं का टनशन नाही का
माय बाबा ना कस देघून घच काय होल सुधा
हम्मम्म त्याशी राहते प्लस एक बेव कुड राहते तेि सासूर गेरेिे यती रातन बेव राहते य ती रातम बेऊ राहते काय म्हटलंयो अख्या सोडणे आले बेसते काम आम ते नऱ्याला राहते अि काय म्हटला ये अच्याबला य दिला काबट आंली दोडचोतंनामत दोडकीराव दोड रावमत त तेनली तेनली राते
हम्म पणे अ फस्ट अडजस्ट आव्लेे अ टाइम पडते म्हंटल्याच्याने
हो टाईम पडते अड्जस्ट हो म्हणे इष्टं रला म्हनग एकलर ए क्लर अड्जस्ट माच म्हंटलं कााईम पडते असस पण लवकर आरदम करून घात मणजला लवकर एक समजून जात समजलं म्हट काय काम नाही रावे
हा हा
शिक आता देतो नाही गे अ लाव ंगिसाठी तिथलं समजंग राहतातना एक साल तीन हो ते शोतात आता म्हंटलं ते समज ून घेत लाग पण सून घ दूर राल तर वगर राह ते दवढ्या बोलतात रागानेडत जेववर येतो का शेवती असल विश्वरूपण
लग्न होऊ नाहीतला बघा एक जणी राहलं लग्न होल्या कड एक होत दादा
हम्म तर दोग्गा जेववर राहत आहे ना म्हय काल म्हटलं ग दडोग्गी क मी का म्हला फर एक्झाम्पल मी काय थांबोललं म्हण गे म्हटलं नवरा काय थांब बोलला म्हणगे तेवर तेब ओ हो म्हणतात तेबेही बोलल्याकडे ओ हो म्हणतात आणि जबवर कायमात कश्नोखो कष्नोखो ममात त्यावला पायलाे
हम एकली एक बार त आई सांगायच्या नाही ऐकावं एक बार तई आई सांगाय नाही ऐकावां
हम्मम्म दोन रकाल संमसारणाच बेस चालते कनी घरी घरी कर मा बापसना अऐती हम्म नव गल्लाल संघावा तिर्ती तांचायमान संघावा अम्ई तरपन क त्याच्या मायबाब कड सग्यावा ततक बसरवा वा पररीतर्फ सोळा तर्फणा त्याच मळ त्या मळ्या सां आ
ह पण लग्न करताना किती भेव राहते आहे बणाले खच राहते आम इटला सला मरी पचड बेस राहतात की बेस दितात की मण
ह ह आणि त्याही देवा देतात देता म्हणूनेतयार अ माल की निितती दडच राहते बेस तखून घेतघितलं का ते जातं त्यानला कोणर डऊट कातं आला म्हनी दापका ते कॅनसल करराून एकोक मोमंट त किठ दौड म्हनटलाकड तेत् गेर कोती चवतात पण न विचार टाइम होतो छवाून घेवस
पनी एक बार आता ते हळेला क आता कसी हलयद बेसराय अजस्ट त म्हणा आता सांगणस राहते पण आता काय नाही करू शकत ना आता
हो काय नाही करू शकत
मला आहेनस जीग एनक्वायर म्हणाच्यारावा अधी संबूनम
फस्टकरावा कायतम गर्क इंक्वयरी ल काहीतम चोंगी अखकी क फस्टक रावा का लास्ट ल इ तर्त कत म्ह काय काय का नाहीयच्या का नाही आता सजीत ना
जलदी जवल्या काही टाइम नाही य ते क अ पूरदे कावा म्हंटल्या
हा हा तें खराब कार देखतानी समाालय हा अब्बाई ओके म मुनोत ते एक दे आम्मा होओके मग म्हणत ते टाइमला तक म देऊन टकावा काणी लट परला म्हनग अजक चपलेमु म्ह बदर्र संबंधम इतो मोचन रात
मिस होवाचे चा्सल राहतात
ह राहत
हा हा
देख बेसले म्हटलं एक अम्ईला एक बेस ला नवर बेटन कुड अदृष्टम रावावा शिकातवर मनाची आहे आमची क्लासिकन शिकवता शिकता बर् ह एक अम्माईला बेस्ट अ म्हंटलं वरम काय म्हटलं ग एक लाईफ होतो म्हे ज्या बोल त्या नव्हतो एक बेस ला हस्बेंड बेटनस बोच वरम देवदला वरमु कोला बेटेनेेत नरकम रात माहत मनाचीत तववर साल मिळता के हम्म एकका अम्ला आहे लाईफ अखे मुनगे तर तोसे आहेका आणि अक्यापर बेस्ट कोंतमंत लाख हस्बेंड असं बेस ला भटनाम अत मनाशी हम्म हा सर वा